हा हॅलो? हॅलो,
हॅलो!
हा बोलल ग,
हा,
हॅलो!
सुप्रिया
का नाही बघा चाल आहे स्वैपाक, ते मुलांची ना शाळा चालू झाली, त्यामुळे नवीन तुमचं कायचलय, तुमची मुलं काय म्हणतेत, आवाज व्यवस्थित येत नाही.
हा आत्ताय लागला,
हा हा तुमची मुलं, काय म्हणतात, कसा चालला अभ्यास,
आता माझ्या मुलगीला सुट्टी आहे. एमसीएच ऍडमिशन घ्यायचंय तिचं, बीसीए झालेला आहे हम्म,
अशी असते त्याची प्रोसेस
आता बीसीए झालं आता एमसीए ची सीईटी दिली आहे त्याची सीट म्हणून असत्या ती झाल्या आता त्याचा रिझल्ट येणार रिझल्ट झाल्यावर ऍडमिशन हम्म आज आज काय मग विशेष आ
ते झाली का एक्झाम लागला का रिझल्ट
रिझल्ट अजून आलेला नाहीये
नाही
नाही नाही
हम्म चांगले पडतील बग की तीला आणि मला आमच्यात काय मग
ह इंग्लिश मीडियम
इंग्लिश मीडयम ला होत काय मग तीला इसी घ्यायला लाव तुमच्या एका स्थानिक भाषेच्या शाळा कशा आहेत
चांगले आहेत कन्नड मीडियम आणि इथ इंग्लिश मिडियम सगळ्यात सीबीएसईच बोर्ड आहे
हम्म हम्म हम्म
हम्म
तुमचं मत काय आहे की शिक्षणाच कोणत्या भाषेत झालं पाहिजे
शिक्षण त्यांच्या ओन भाषेत ज्या भाषेत ती शिकत आहेत त्याच म्हणजे मातृभाषेत झालेलंच चांगलं
होय होय मला पण तेच वाटतंय इंग्लिश मिडियमची फी पण जास्त असतय
तफी पण जास्त आणि मुलांना अभ्यासाशिवाय दुसरं काय शिक
कळत नाही‌ बरोबर आहे ग्लोबल ला ऍडमिशन इंग्लिश मस्त झाल्यामुळे आपल्याला वाटतय ना ते इंग्लिश मिडियम मध्ये आपल्या मुलांनी शिक्षण कराव आणि आपल स्थानिक भाषेच एवढं असन राजा पण त्यां चांगला ठेवला पाहिजे त्या
हो हो हो
हम्म तेच वाटतंय हो नाही तर मग आपल्या मुलांना तर कस असत
पण आपल्याला जे प्रॉब्लेम झाले ते मुलांना येऊ नये म्हणून आपण अ अस इंग्लिश मिडियमला प्रेफरन्स दिला
तिथंचच सुख होते सगळ्यांना हम्म कारण ती मातृभाषेत जशी व्यवस्थित शिक तर तशी दुसऱ्या भाषेत शिकणं
शिकत नाही पण त्यांनी पण म्हणजे सांग कारण आपण चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे हो आपल्या भाषेत मातृभाषेत.
होय त्या शाळत ठेवत नाहीत त्या हम्.
क्तीत नाही मग आपल्याला म्हणून नको वाट. आणि इंग्लिश मिडियमची त्यामुळं फी किती आहे.
हम् मुलं माघं राहूनय म्हणून वाटतय आणि आपण.
आपल्याला वाटते ना गांीी पण असत
हो जास्त.
बर बोला. म्हणजे खती मुलांची सुद्धा कती पस्तीस पस्तीस पदारथी आहेत.
हम्म बेंगलुर मध्ये एल केेजी ला दीड लागतेय.
आको अणे आणी तुमच्या भागात.
आमच्या इथं पण पन्नास हजार ते एक लाख आहे
एल केेजी पी हम्म
हम्म मग त्या एवढं काय वेगळं शिकत मुल एवढे पैशे हा मग तेच की
हम्म फक्त काय हम्म त्या शाळेत जातात मुलं.
हा.
स्टेटस.
पला सटेत.
आपला पण मुलांचा पण.
मुलांच काय आहे तु अजूनघ.
ठीक आहे कुठे पण तयारच असतात शिकायला हम्म. पण आपण हा तिथं घातलंय म्हंटल्या पोराशी होती.
हा अश होती.
हम्म आणि चांगल्या शरीराला चांगले होतील असा आपला ग्रं
आता मराात आपल्या मराठी मीडियम किंवा कुठल्या पण घ. लँग्वेज म्हणची. पण मोठ.
आता इथे कन्नड मीडियम मध्ये एक शिकलेले आहे. अ ठाणेकर म्हणून. काय तर. आता न्यूयॉर्क ला पार्लमेंटमध्येध्ये सदस्य आहेत.
हम् म.
कन्नड मीडियम म अगदी सरकारी शाळेत झाले त्यांच्या.
वाट आपण काय केली छान पण कस झालय. चांगली आहे मुलं म्हणजे आपल्यासारखी ए का. आई वटनांचं लक्ष सगश बदल. अगदी कामगार वत. त होत मराठी किंवा.
ह.
त्यामुळे आपल्याॉटे संघर्ष पणा अ लण
हो आणि मीडियम वर्गात सगळे आपली लोक आपण काय करतोय मुलं तर. चांगलं शिकू देत म्हणून आपण घाल.
ह हा ह शिक. जास्ट
कारण आपल्याकडे दुसरा हत्यार पण नसते शिक्षण.
नसतय बरोबरच आपल्याला जे त्रास झाला आमची. मा मु म्हणजे प आपण काय आपल्या संस्कारा आप पण हो बाबा मग काय कर मग पै चाले ांग
हॅलो तुमचा आवाज कटवा लागेल
अला काय
हा आतायलाग हातायलागल
तेग त्यामु आपल्यालामानाचा दर्जा चाण्यासाठी आपण शिक्षण माध्यम बत
हम्म
ह बरो बरोबर
आपण करतोय आपण करतोय चांगल्यासाठी पण ते होत. ते दुसऱ्यासाठीठी असं चाललं.
होत शाळेत शिक्षण शाळेचा फायदा हो. अ हॅलो
हा आवाज कटकटी यायलाय जरा
नेटवर्क प्रॉब्लेम असेल त गणी ह
हा पाऊस जास्त आहे त्यामुळेच
पाऊस जास्त पडत ना आता त्याल
तुमच्या इथं आहे पाऊस
बरपूर कालपासून मजलाच नाही
हो हो इथ पण पूर्ण पूर्ण अंधार आणि काळा आहे
हा खंदीप माट
हा वारपण सुटल
नाहीय हा हे चाले मा चाले
हम
ह हब घरा तरदी कोकणी से चा
हो हे हा क्लायमेट चेंज झाला की हेच प्रॉब्लेम
शारदा चौधरी झालेली आहे त्यात मुलांच्याेती आ खराब
हा हम हा एांना ज कॉल केलींतर
हा
एकट्याना कॉल केल्यावर तर ह ते तर सांगत होते शाळेत अ जवळ जवळ पंधरा एका एका क्लासमध्येध्ये पंधरा पंधरा मुलं अबसेंट आहेत फक्त क्लायमेट आजारी आहेत हम्
कशे वि चित्र
व्हायरल भरपूर झाले
वा
लहान मुलं लगेच त्याला हे अफेक्टेड व्हाय लागलं
ाकूनवस्
हा पोर खेळत होती ते अचानकच बसायला लागलय
हा मुगांना आधीच मोबाईल आणि हे पाहिजे असते आणि घरातसून मग, काय करायचं.
कारणच,
तर झाले आणि काय म्हणतातय, आणि दुसला मुलगा का काय करतोय तुमचा?
दुसरा मुलगा आमचा आता दहावीला, दहावी झाली त्याची, अकरावी झाला, त्याला पण अकॅडमीला घातली,
अकॅडमी माझा, आणि काय,
हॅलो
हॅलो हॅलो ह मी तुम्हाला घरी वाटलं का पस ट्युशन
अकॅडमीच बरी वाटत त्या आत वेळ जात नाही ट्युशन आणि कॉज करण्यात, कारण टुशन आणि कॉलेज करण्यात वेळ जात नाही मुलांच,
ह ह ना वाट त्याची भीक किती, वाटत की ओ,
आं
ही म्हटलं,
ती पण असत भरपूर पण मुलांच शिक्षण बघून, त्यांना वेळ बघून आणि आपण करायच असं वाटत,
हा हा हखट का तुम्ही,
हम्म तो आता, सकाळी आठ ला गेला कि, अडीच तीन ला येतोय,
पी सीएम ग्रुप आहे,
हम्, त्यामुळं मग त घरी येऊन अ,
इंजिनीरिंग,
इंजिनीरींग इंजिरींग इंट्रेस्ट आहे तेला,
हा हा,
हम्म बी ग्रुप नाही म्हटलं तर,
नाही,
हम
आता
हॅलो!
हॅलो,
हा ऐकू येत नाही हा हॅलो,
हा हा तेच म्हणा लहान मुलांच्या समस्या वेगळ्या मोठ, मुलांच्या वेगळा,
सगळ्या,
चालत चालते चालते, तुम्हाला आणि परत कॉल करते मी,
चालते चालत मी पण करते कॉल हा, ओके ओके ठेवा, थँक्यू,